हॅलो अगं मी आता ते त्या मॅडम येत ना या ग्रुपच्या एक मॅडम हे मी त्यांना मेसेज केला होता
हम
या संदर्भातच मेसेज केला तर की व कसं करणार पुढे मा माझ्या तर ओळखीचं कोणीच नाही ब इथे अ अस अनोन् व्यक्तीला कसं काय कॉल करून आपण हे करणार ना मग त्यांच्याशी मेसेज मी मेसेज केला होता तर मला पण माहित नव्हता आदिती काय मॅडम येत वगैे मम केला मग त्यांना म्हटलंम मी आता नेमकीे स्वयंपाक करत होती ना जेवण बनवत होते म त्यांना म्हटलं कॉल करू का मॅडम मी ओके करा म्हणे मग त्यांना विचारलं तर त्या संभाजीनगरच्या आहेत अ इस्लामपूर तालुका काहीतरी सांगितला बा जिल्हा म्ह एक जिल्हा नाही तालुका जिल संभाजीनगर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की बा मॅडम मला ओळखीच कोणीच नाही हो मी कोुणाशी बोलू ब असं आता अननोन व्यक्तीला मी करू शकत नाही बा म हा टास्क कंप्लीट करू कसा आणि या टास्क मध्ये कसं सांगितलेलं आहे पाच व्यक्तींशी बोलायचं तुम्ही दहा दहा मिनट
बाई
एका व्यक्तीशी दहा एका व्यक्तीशी दहा मिनटं तर हा तर त्याला जास्त जास्तीत जास्त आपण काहीतरी सहा वेळा कॉल करू शकतो मग तुझ्या साठ मिनट झाले माझे तुझ्याशी साठ असे पाच व्यक् तीनशे सहा पंचेे तीस असे तीस असे काहीतरी कॉल आहेत ते बोलायचे मग मी त्यांना म्हटलं हा टास्कच काय कमप्लीट होणार मग माझा असं असेल तर मग त्या बोलल्या की आता तो जो ग्रुप आहे ना त्याच्यावर मी आधी बघायची असे मेसेजेस करायचे अ कोणी की कोणी फ्री आहे का आता बोलण्यासाठी कोणी फ्री आहे का
बई मग काय बोलायचं
तर आ हो अग राहतात ना विषय बायकांचे किती विषय राहतात गप्पा मारायला गेले तर भरपूर राहतात. तर मग. मग म्हटलं मग आता कसं करायचं पण मग त्या ज मेन मॅडम आहेत का. त्या याला परवानगी नाही देत ब असं विचारायचं नाही ब कोणाला? म्हणजे ते दुसरे ग्रुप असात का त्याच्यावर चालतं वाटतं ते विचारतात वाटतं एकमेकांना असं काहीतरी आहे ते. मग तेव्हा त्या् मॅडम म्हणे. म्हटलं मॅडम असं काही फ्रॉड वगैरे नसत ना बं रेकॉर्डिंग वगैरे तर म्हणे मॅडम मी दो हजार चोवीस. पासून करते म्हण हे हे जे ऍप आहे ना कार्य ऍप. दोन हजार चोवीस पासून मी येतात काम करते म्ह मॅडम. आणि हे जे आहे ना बचत गट जे सांभाळतात ना. बचत गटांच्या लेडीज तिथेही काम दिले जातात त्याच्यातलं हे आहे म्हणे. ते जे जोडलं जातं वगैरे तर त्या थ्रू असस्ते होण्याच्या. फ्रॉड वगैरे हा विषय काहीच नाही म्हणे मॅडम तुम्ही बिंदास जॉईन व्हा म्हणे. आणि मग तिला मी म्हटली माझी एक फ्रेंड आहे म्हटलं मग मी तिला कॉल करते म्हटलं तिच्या या्याच्यात. त्या ऍप डाउनलोड करून आणि तिला सांगितलंय म्हटलं मग असं हे करायला वगैरे. बोलू वगैरे आपण तर म्हणे काहीच हरकत नाही म्हणे म आधी त्यांच्याशी सा म्हणजे सहा कॉल करून बोलून घ्यायचं काय ते. एका व्यक्तीला सहा वेळा कॉल करू शकतो ना आपण दहा दहा मिनिटची लिमिट आहे दहा मिनिट झा कॉल. कट करून द्यायच आणि परत त्याच व्यक्तीला करायचा बोलत रायचं म्हणे असं काही हे नाही म्हणे. तुम्ही मला पण करू शकता म्हणे तुम्ही जस मेसेज टाका म्हणे मला.
अ नाही असं पाच व्यक्ती कुठून शोधायचे ते.
तसं नाही ग पाच सांगितलं त्यांनी पण त्या त्या मॅडमचं म्हणणं. भेटून जातात ब पाच अग त्या ग्रुपमध्ये भरपूर जण आहेत ना. आता मी एका मॅडमला मेसेज टाकला ती ना शिकषित.
े सांगितलं ना तसच मग मला पण दुसरला कोणा जरी एवढं डिटेल सांगायचं. आणि मग त्याला जॉईन करायचं असं करत करत मग तेव्हा कम्प्लीट होईल ते.
जन करू तू कशाला जॉईन करतेय फक्त हा जो फोन पे फोन फ्रेंड आहे का. यांनाच फक्त कॉलिंगची गरज आहे ना दुसर जेव्हा हे भेटते ना टास्क. त्याच्यात आस थोडंस लेगी शोधावं लागेल कोणी असं. ते टास् वेगळेवेगळे असतात तेहा तू इंडिव्हज्यअल करूकता. ते मी पण इंडिव्हज्युअली करू शकते ना. आणि आता तू मला कॉल करू शकते हे कधी आ
टार्गेट आहे ना पाच व्यक्तीना मग आता ते पाच व्यक्ती कसं काय करायचं.
अगं तुला सांगितलं ना मग एक तू झाली. एक माझ्या आत्याची मुलगी झाली. दोन झाले एक आता मी एक नाशिकचीच एक बाईली. तुला पण भेटतील ना तू रिसी्हवर आहेस ना सध्या आता. तुलसीवर आहे ना मी मी तुला जे करते.. नाही ना त्याच्यात तू ऑलरेडी रिसिवर्ह होती ना.
हा.
हॅलो ते वाचलं का तू पूर्ण मग तुला ऑलरेडी त्याच्यात मी मी जे तुझे. तुझा असय तू पूर्ण एक वाच
आ वाचता वाजता वरती आली तुझा कॉल आला.
हम्म झोपली का मॅट
हा संपली वर. ते आले ना मग नाही भारत.
हा ठरलेलंच येते काय वेग हम्.
ठरलेलं म्हणजे ते काही आज थोडी जातं.
अगं मॅच भारत राहिला म्हणजे भारतच जिंक अगं बाराातच जिंकतो ना पण मग आता सध्या याला भारत टॉपला आहे ना मॅच मध्ये क्रिकेटमध्येध्ये टॉपला आहे भारत भारत जिंकल असं हम् बोल
प काय सांगाुमी हा तर आता तू म्हणजे तू असं पसरवलंय बरोबर
हा
तर म्हणून मग तुला भेटून गेले दोन तीन
हा
मग मला कुठून भेटेल मी काय बोलायचं. मला नाही सुचत मी असं अनोखी व्यक्तीशी जास्त बोलणं तर तूझ माझा विषय म्हणजे आपण नेहमी कंटिन्यू बोलतो म्हणून मग माहिती
नाही मी बोलू शकते मला बोलायचा काही प्रॉब्लेम नाही मी म्हणजे भरपूर विषय पण काढू शकते. मला काही प्रॉब्लेम नाही असं बोलतो बोलता येऊ शकत ना दहाच मिनिटं बोलायचं ना
अकवड ऑकवर्ड फील होईल ना होग सर
काय नाही अकोड बकोड फल काय अकोड फुलू द्यायचं कुठे आहे काय काय करतं
म्हणजे याच्यातलीच्टाफ भेटेल असं
अगं तू नको करू तुला तेच सांगते ना तू हा फोन पे कर
तरंच
त्यां भेटतील ना मी त्र कॉल करतील ना आता मी तुला करते ना मग मग तसे तुला त्याचे ऐशी ऐंशी रुपये भेटतील एका याचे
हा का मग म मला नाही का गरज मग कॉल करायची कोणाला
नाही तुला काय करा नाही नाही तू नाही करायचंय तू फक्त माझा रिझ्यव करून माझशी बोलायचंय किती मिनटं झाले चेक्करवर किती सहा झाले ना अजून चार मिनट लो क कराय करायचा म्हणजे तुझ्याशी आता बोलता बोलता आधीचे दहा मिनिटं हे दहा मिनिट असे वेज झाले. ठीक आहे अजून तीस मिनिटं झाले ना मग तुझ्याशी मग मग दुसरं कोणातरी करणार म्मी असं
अच्छाणजे तुलाच गरज म्हणजे तुलाच कराव लागेल ते मला नाही करायचं तर मग का
तू अजून तो टास्क आलेला नाही ना त
अच्छा म्हणजे मला जेव्हा येईल तेव्हाची गोष्ट आहे का.
हा-हा
बाई म्हणजे मग माला पण फोन चा टास्क आला आता तू तर कम्प्लीट करशील म्हणजे तू हाय फील्डमध्ये हा समजा ब तू टीचिंग वगैरे करते मग तू टीचिंगच्या संदर्भात पण बोलू शकते ना काही
ह
मी काय बोलणार आहे मी घरीच असते म्हणून आता आपण समजा ब दोघं पण बोलतो हा तर पेपरच्या संदर्भात काय ना आपण बोलतो ना
हम्म
मग ते इतरांचे काय बोलणार
अगं बाई सुचत ना बरोबर आपोआप बोलता-बोलता सुचत असं थोडंच आहे काय, तुला बोलता येणार नाही किंवा काही नाही. सूचना खिचडी कशी बनवतात, त्या बाईला विचारून घ्यायचं खिचडी कशी बनवतात मला माहिती- सांगा त्याची रेसिपी. सांगा- अगं बोलायचं अस बोल मग तुला खिचडी येते, मग सांगायचं पुरणपोळ्या कशा बनवतात सांगा आम्हाला माहित नाही. मांडे कशे बनवतात सांगा? असं काहीतरी विषय घ्यायचा आणि त्याच्यावरन बोलायचं. अस मालेगावला किती ऊने आता भरपूर ऊन आहेे, का बर येवढं ऊन उष्णता वाढली हे, ग्लोबल वॉर्मिंग का झा वॉर्मिंग-वॉर्मिंग-वॉर्मिंग का झालेलं आहे एवढं? वॉ असं बोलायचं. हा वॉर्निंग म्हणते मी, ग्लोबल वॉर्मिंग का झालेलं आहे एवढं, त्या बाबीत बोलू शकते. तू अस थंडी पडते का मालेगावला तुमच्या?
अगं पावसाळा बंद होणार ये.
का बर ग?
भारतात बर का नुसतं मालेगावला नाही भारतात?
बापरे.
हा तर सॅटेलाइट- म्हणे तर- म्हणे, म्हणजे ते ढग चेक केले ना तर- जे होत बुवा, सोसलेलं म्हणजे जे- पावसाच होते ना ढगं बनलेले, ते सुद्धा उन्हाने शोषून घेतलं. म्हणजे आता ते नाही राहिलं, ते झालं- ते झालं आता मुंबईचा समुद्र आहे का, ते सुद्धा शोषु राहि- लं म्हणे ऊन.
बापरे का -
म्हणजे एवढं पाणी आटायला लागलं आणि आता मालेगावला मेसेज आलेलाय पाण्याचा- तर पाणी जपून वापरा असं वगैरे.
हम्म-हम्म-हम्म अवघड ना हे ग मग.
हा मग तेच ना. नुसतं मालेगावलाच नाही, तर सगळीकडे पावसाचं या वर्षी थोडं प्रॉब्लेम हा अजून काय- कि सगळं म्हणजे महागाई होणार आहे आणि तुला आठवतं का दोन हजार- पंधरा मध्ये हे लागल होतं बघ-
काय म्हणतात त्याला? दुष्काळ-
हो.
दोन हजार पंधरा मध्ये आठवतं का?
हम्मं, हम्म.
दोन हजार पंधरा मध्ये की केव्हा काय माहिती तर एवढा दुष्काळ होत ना- त्यावेेळेला आम्ही निमगावला होतो तर-
हा, हा.
म्हणजे बापरे, पाऊस तर नव्हताच नव्हता तर जिकडे-तिकडे- पाणी, कपड्यांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी, तर एवढा ठा म्हणजे साठा करून ठेवायला बी पाणी नव्हतं डायरेक्ट
बापरे-
आम्हाला वापरायचं पाणीसाठी आम्हाला ज समजा आम्ही- अ.. हापसा वरती जाऊ किंवा विहिरीवरती जाऊ तर आम्हाला नंबर लावावा लागायचे.
हो...
हो आणि अ हपसा- ते जर समजा पाण्याला गेलो तर माहिती का? हम्म, आता समजा आता जर नंबर लावला ना तर सकाळी चार वासताच नंबर लागेल.
बापरे.
हा आणि सपोज नंबर लागला पण ना तर ते हापशावरती अ वीस मिनिटात एकच हांडा भरेल.
हम्म, छान.
अस.
लाआन हे ग आताचे लोक खूपच पाणी पण वाया घालवत पाणी खरंच वाया नाही घालवलं पाहिजे.
अगं इकडे पाणी येतंन पाणी येतना भरपूर
चल मी तुला करते उल करते एक दहा मिनिटात करते मी तुला हा, बाय, करते मी तुला दहा मिनटात हा परत.
हो...